अह बोल ना
काय म्हगती आरग त्या्या
ह आध्या जन
मला म्हणत होती
काय
म्हणजे काय म्हणे
आं
ते ब हे होतं ना मातीच गमील
अच्छा अच्छा
तिच्यात काय म्हणे
हम् ह
मी म्हटलं ग येटा कला स का शंगदाने
अलेक मग
पण नाहीयाज
्ंचु अस महिला
ह
घर होती म्हणलं तर महिने एक दीड महिने नाही
पंधरा दिवसात येते ते उ उगायला लागत मोठं चांगलं उगा
हम्
पण येऊनच नाही ठेवल नाही एवढं
पावलीमध्येध्ये पैस
सावले तशी मी
अर मुनलं आहे ना बाहेर
हम्म.
अजून पावसाळा नाही ना?
तुम्हाला काय हजरी देतात ते प्रेझेंटीत?
ए साडे सहाशे.
पर डे का.
पर डे.
तिथं टायमिंग वरच जावं लागतं का?
हाव टायमिंग वर सायरन होतो ना तिथं पंचिंग कराव लागते साडेसहाच्या पहिले.
नंतर साडेसहा सहा केलंम.
साडेसहा सहा सहा वाजेपासून करू शकतो की.
हा का?
हम्म साडेसहा पासून साडेसहा लोक.
नाही आता जरा आपण लेट पोहोचलो समजा
हम कनि हाफ डे लागतो ना साडेआठला आलो म्हणजे. जनरल ला. मग साडेआठ ते मग साडेपाच, कारण की मला जेवाच्या टामिंग राहात मग, बारा वास
हां.
त्याच्यामूळ. जेवण चांगलं आहे पण.
हा अल्पी चांगली
कॅन्टीन मध्ये.
हा मंग कॅनटीन मधी. आपल कुपन ताट घ्यायचं , कूपन. कुपन टाकावं लागतंय, कुपन टाकलं की मग जेवण भेटतं. प्लेट घ्यायची मग आपल्या हाताने घेऊन घ्यायचं जे लागत ते.
हा का.
हा.
तिथं केळी दूध वगैरे असल.
अरे अ, आ भाजी बदलून बदलून होती आज अ हिची हरभऱ्याची भाजी होती.
हम्म चना राहतो ना.
चना, हरभऱ्याची भाजी आणि बेसन होत, आणि काय जाड होतं.
म एकटा येऊन जेव
नाही फक्त नाईटला नाश्ता भेटतो.
आता.
हा पण नाही भेटत नाश्ता, तरी पुरी श्रीखंड राहत. नाही त माव माप होय.. खिचडी ते स तिकट शेवाया.
हम्म हम्म.
बाकी नाही काही, दुसऱ्या कंपन्या पेक्षा बरी कंपनी.
हार्ड काम नाही नि येवढ.
नाही हार्ड गेड नाही काही. अरे मी अलतो फस्ट प शिपला आहे. सकाळपासून तर आज बी तीन घंटे काम गेलो फक्त.
आ का.
ते पार्ट कोणचे, म्हणे इंजिन कोणचे.
इंजन हेज हे रिक्षाचे.. छोटा अप्पे. अ इलेक्ट्रिक हा इलेट्रि इंजन आणि पण हे आपले, काय म्हणत्या अ अ याच आपलं टॅक्टरच.
काय ते,
इंजन.
हा का.
हा.. ऑइल मी ऑइल चेक करतो.
हम.
हा ऑइल चेक आणि मार्किंग बस एवढंच.
फक्त ऑइल चेक कराच आणि मार्क कराचं.
हा हा आपल काम झालं का? पुढं लोटून द्यायचं ते.
अप्रुव वगैरे होऊन जातं मग.
ह मग टेबल बिबल ये त्यांचा.
ते तुम्हाला किती आलते पहिले पैसे कार्या अँप वर?
काय माहित नाही मला. तिलाच माहिती ये ते.
पहिले पाच सहा महिने पूर्वी आलतेन मला.
हा.
ते दोन दोन हजार आलते, मग चार हजार.
उघडल्यावर,
ते टास्क करावं लागते आ.
हा ते टास्क कमप्लीट झालेवर येत.
फोनवर आणि माझं फोनवर दोनीवर ओपन केला.
अच,
म.. डबल याच्यावर केलं की डबल पैसे अस.
हा मग हिच्या हेच्यावरून करायचं ना?
पहिले मला हे जो टास्क हे फोनवर बोला तो आला नव्हता. तो मम्मीच. ते आला नव्हता. माझा फोन अपडेट नव्हता. म्हणून काय काय माहिती? आणि ते मम्मीच्या याच्यावर आलता फाइव्ह जी फोन ये तो तर.
होन नाना..
तेव्हा ते मी काय करायचो? दहा मिनिटाच्या ऐवजी दहा दहा सेकंड बोलत होतो.
हम्म तेव्हा कल्याणी शी बोलत होता ना?
प ते दहा दहा सेकंड लावलंत मगं काही झालंच नाही सक्सेसफुल.
असतील? आताय आताय दुसरा कॉल आहे का? तिसरा कॉल आहे? हम्म तिसरा. मगं काय तिसरा कोणा कोणाकडे यात?
काय? कार्या अँप.
ह
अं कल्याण दिदीकडे, माझ्याकडे, गुड्डी ताईकडे, संपादीकडे, कडुनाथ भाऊजीकडे, रवि भाऊजीकडे, अं शेलगावच्या दाजीकडे. डोळ्याच्या दाजेकडे पूजा इकडे ये,
जेन्सच बी चालतय.
आ,
आरे म्हटल जेन्सपण चालतय हे
हा चालतंय ना ते माझा नाय काय ह्यो नंबर.?
हा.
आता ह्यो मी माया फोन वरुन केला नाही, मगं मी नाही का जेन्स.
हा म्हणजे मी नेटची जायचं.
तीन लिंक पाटवली होती मला, तिच नाव वगैरे कोण सांगितलं आपल्या कार्या ॲपबद्दल ति तीन सांगितल, तिच नाव टाकलं, मोबाईल नंबर टाकला. लॉगइन करून घेतलं माझ नाव वैगरे मगं. मोबाईल नंबर देऊन, दुसऱ्या दिवशी मला आलं मगं टॅस्क.
थोड्या दिवसा चांगलं आहे ना मगं.
मस्त बसल्या बसल्या घरी काम करायचंय एवढं. पहिले सोपं होता आजोक,
कसं काय?
हे जे आता मी फोनवर बोलतो ना याच्या अगोदर पाच, सहा महिन्यापूर्वी त्यानेच एक व्हिडिओ यायची बरं का वरती पॅरग्राफ यायचा, आपल्याला तेच पॅरेग्राफ पा वाचायचा होतं आणि देवपाट करायचा होता बास.
मी केला न्हवती मी.
तेव्हा केलतो मी. आरद्या तासात पूर्ण झालत मगं.
कोणकोणती?
आ!
अली कोण कोण आहे म्हणलं?
पप्पा, मम्मी, गुडुताई, संपा दिदी, दादू, आराध्या, छोट बाळ.
झोपलेत काय म?
पप्पा, आई जागी बाकी झोपले असन. दादू गेम खेळत असन.
हो ऑनलाईन सगळ कास्टवानी
ते भूताचा गेम खेळत होता.
जागू का?
ग्रॅणी ग्रॅणी म्हणून
ग्रॅनी
हम्म.
मग आर्मी सांगत.
ऍडमिशन साठीच गेलतो मी कन्नडला.
झाल का म?
नाही एकदा विचारपूस केली आजूक सुरू नाही आला ना.
नाही का?
डिप्लोमा साठी पाहिलं होतं ते म्ह एकदा डिप्लोमा.
आम्ही तेच म्हणलाड म सांगितलं का.
नाही.
आता किती सेकंड इयर ला जाेल ना
हा.
सेकंड घता.
मगी सरळ सेवाची परीक्षाची सुरुवात करू का ना
मण काररण का आल.
करुण टाग म्हणलं मग कारी गर
सरळ सेवाची तयारी.
हा.
आपेस ब म्हणत आता हे करून टाक म्हण तू सरळ सेवाचा आपण य किम आपल्याला काही हा नाही जाणार मग ते काय फायदा राहील मग आपण एसीून लला नाही तर असं म्हणत असगतो. हॅलो.
हा बोल ना.
ऐकू येतय ना.
होा येतय.
ते भैया म्हणत होता तू याची तयारी कर म्हणे सरळ सेवा किंवा एम पीएस सी
अ मगमते ट्रय कर ना.
हा मग ते घरचे म्हणत होते मम्मी ते तू डिप्लोमाला ऍडमिशन घेऊन टाक म्ह.
डिप्लोमाला जर ऍडमिशन केलं मग त्याच्यानंतर पॉलिटेक्निकला तीन वर्ष जाईन याला दोन वर्ष जाईल पाच वर्ष असे जाईन त्याच्यानंतर मग कंपनीच्या एक्सपिरियन्स सा काम करायला लागे ते काही कंपनीच काही सक्सेस नाही राहत म्हटलं एवढं. आय टीवालेबी डायरेक्ट कंपनीत जाते दहा पंधरा हजाराला.
आणि हे इ कायत मेकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर वगैरे देत असेच जाते ना त्याच्यापेक्षा मग आयटी आय करायला पुरवडत म्हणे म त्याच्यापेक्षा तू हे कर ना म्ह गवर्मेंट पेपर दिना. हा काणी
बोल ना.
ऐकवतय ना.
हॅलो दहा मिनट आले मी आता कट करतो ना नंतर लाव मग. नंतर लावू डायरेक्ट दोन एक तासा न.
हा कधी करचिल.?
मी फोन करून सांगतो तुम्हाला.
बरं ठेवतो. हा चल.